य
हॅलो.
हॅलो.
हां बोला मॅडम.
म्हटलआपण छान शशी
आवाज आवाज तुमचा.
त छान पैकी आज आपण शिक्षण प्रणालीवर बोलू. या आजची शिक्षण प्रवाली जराशी वेगळी झाली आहे.
ह ह.
तर पहिले कसं होत की अ. चौथ झाली तरी खूप जास्त शिकलेलं वाटायचं त्याच्या नंतर मग हळू हळू दहावी झाली झाली. मग खूप जास्त शिकलेल वाटायल लागल. मंग मंग बारावी झाली त मग खूपच चांगलं वाटायला लागलं. आता ग्रॅज्युएशन झालं आहे. पदवी झाली पदवीका झाली या सगळ्या गोष्टी आल्या बरोबर हे की नाही.
हम्म हम्म हम्म.
ही सगळी शिक्षण प्रणाली अशी अ पुढे पुढे पुढे पुढे त्याच्यामध्ये. वाढव ली गेली आण त्याच्यामध्ये पण एक दर्श निर्माण झाला की तुम्ही एवढं शिकलेल असाल तर तुमच्या दर्जा खुप चांगलं आहे तुम्ही घरामध्ये सगळ्यात जास्त शिकलेल वेक्ती समजली जाते. पण म एखाद दाहावी शिकलेल हे एखाद्याच पंधरावी झालेली हे. महामास्टर पण झालेली आहे पदविका पण झालेली आहे. अ मग उद्या म्हणता ना. च शल आणि याची म्हनायला गेल पदवी झाली. पदवी प्रदान केलेली, असं होत की नाही ते जे शिक्षण, पण मला म्हणायचं काये तुम्ही आज उच्च शिक्षण प्रणालीनुसार ब बदलत आहे ना तर मग, घरामध्ये पण त्यांच्या, म्हणजे क एक चांगल्या प्रकारचे शिक्षण हा वेल एजुकेटेड फॅमिली.
तुमचा आवाज येत नाही मॅडम. एकदम बारीक येतोय. हॅलो.
उच्च शिक्षित शिक्षण अ घेतलेलं. हम्म, कुटुंब आहे असं म्हणून उल्लेख केला जातो बरबर की नी. तसं पाहिजे. की, शिक्षण घेतलंच गेलं पाहिजे. ना की कुठ तरी थांबायचं, ना काही करायचं असं नकोय.
एखादी जॉईंट फॅमिली असली समजा आणि मग काय होतं. मग कि त्या जॉईंट फॅमिलीमध्ये समजा दोन सुना असल्या. तर त्यातली एक खूप शिकलेलीये, आणि एकला असं नाही का? एकदम कमी शिक शिक म्हणजे वाचता लिहता येत पण मग कमी शिकले आहे समजा. तर मग त्या जी शिकलेली त्या सुनेचा दर्जा उच्च असत़ो. त्या घरात. म्हणजे बघा तिला तर प्रत्येक गोष्ट विचारतील. किंवा हे कसं करायचं ते कसं आण ति जी शिकलेली नाहीये, त तिला असं कमी लेखलं जातात. त्या ठिकाणी, की बाबा इलाच सगळे, ह हे असतच बरका घडलंय बऱ्याच
मग तो ज तो ज भेदभाव आहे ना. तो संपावा ना याच्यासाठी माझं तरी मत आहे. आजकाल लोकांनी मराठी सि मला तरी माहि संस्कृती टिकवण्यासाठी. आपण जर, राहणीमान सांभाळू शकतो. तर त्या पद्धतीने आपण शिक्षणही सांभाळू शकतो. जर आपल्या मराठी मराठी भाषेतून मुलाला शिक्षण दीलत कधी पण उत्तम चे.
हम्म, केलं आणि शिक्षणाचा कस, खूप महत्त्वाचं झालेलंय. म्हणजे नाही का?
विदेशी लोकांना फॉ फॉलो करायचं, आणि त्यांची परदेशी अशी शिक्षण घ्यायचं. मग काबर आपल्याकडं काही आहेच नाही का?
हम्म हम्म.
आपला पण त देश पुढे गेला, पाहिजे का नाही.
हम्म ते पण शिक्षण आता, नाही कसं होऊन गेलय आता, म्हणजे माणसांचं बघा आता पूर्वी कसा, माणूस एक घरात एकटा कमवायचा, पण पूर्ण फॅमिली तो सांभाळत होता. आता एक माणूस कमवतो. पण मग तो सगळं बोलून दाखवतो की नाही की बाबा मीच काम करणार का माझ्यावरच घर सगळं टिकतंय. अस तस सगळं बोलून दाखवतात. त्याच्यामुळे ना, बाईच आणि बाईच शिक नाही मग हेच महत्वाच्या. याच्यामुळे की तिने पण मग जॉब करून. त्या घरात हातभार लावला पाहिजे. असं आत्ताच्या, लोकांची मेंटॅलिटी झालीय. त्यांच्यानी फक्त घरात काम न करता. बाहेर काम करून पण, घरात काम केलं पाहिजे असं लोक लोकांना हे झालंय नाही का? आता समजा त्या मी दोन सुणांची गोष्ट सांगितली. त्याच्यातली एकादीने जॉब केला. आणि एक घरात बसली त मग ते टॉंट मारत असत. दुसरी ला. कि बाई ती जॉब कर ते मग तू घरात बसून काय करते. असं तसं नाही का? पण मग याच्यासाठी पण शि क्षण महत्वाच असत ना. कि ती शिकली तर तिला जॉब मिळणार बाहेर.
शिकलेले नाहीये. ते सुद्धा तर पुढे जातातच ना. म म्हणते त्यांना त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी अव्हेलेबल आहे. म्हणजे की अ तुम्ही पार्लर म्हणू नका. ब्युटी पार्लर आहे. परत ब्लाउज शिवायच टेलरिंगच काम नका घेऊ. पण कसं असत ना. हे सगळ्या गोष्टीसाठीना उत्साह पाहिजे असतो.
नॉलेज पण नाही शिकले आणि नॉलेज पण येत ना काही गोष्टींचं आता बाहेरचं न्यान न - - सत काय बघ शिक्षण नाही केल आपण तर बाहेरच्या गोष्टी - -
कशा आहे ना माणसाला कठ स् शिक्षणर म्हणजे माणसचा क्लास झाला तर त्याच्यात आपल्याला क्लास शिवाय तर शिक्षण नाही. माणसान मेकअप क्लास लावला त्याच्या कोल्याला मेकअप कसा करायचा किंवा कोणाला कसं करून द्यायच याच नॉलेज नाही. तस जस की आता डॉक्टर झालेला व्यक्तीला माहिती आहे का त्यांना मेकअप कसा करायचा आहे. नाही माहिती. बरोबर आता- - हा तसच मेकअप वाल्यांना माहिती आहे का डॉक्टर तर आपल्याला काय देणार आहे सलाईन देणार आहे का इंजेक्शन देणार आहे माहिती आहे का नाही माहिती. पण मग तुम्ही जेव्हा डॉक्टर असलेले व्यक्तीच जॉब करयचं तेव्हा त्या व्यक्तीला दोन पण नॉलेज असेल बरंबरं हे कि नी शिक्षणाची जी पद्धती ना ही आपण क
आवाज बारीक येतोय मॅडम. तुमचा आवाज येत नाही एकदम हॅलो. एकदम कमी होऊन जाते मधेच.
आपण म्हणजे शिक्षण देणारच कुठेई गलो कस झालं तरी कोणत्याही पद्धतीने आपल्याला फक्त शिक्षण प्राप्त करायचं. म कशाच का असेना अस आता कोणीतरी हॉटेल टाकत तर हॉटेलमध्ये- - भाज्या बनवल्या जातात प्रत्येक ठिकाणची टेस्ट वेगळी वेगळे असते आपण चविनुसार तुम्ही असं म्हणणार का यांच्या हॉटेलमध्ये असे - - भाजी बनवली की चव चांगली ये आपण तसं ट्राय करून बघु. तु ट्राय करणार म्हणजे काय झालं आपण तिथं खाली गेली मग त्या आपल्याला थोडफार नॉलेज म ज्ञान भेेटलं कनी. ती लोक हा आस आस टाकायल्यात तेन वेगळी टेस्ट आली असेल ना. मग आपण घरी ते ट्राय करतो म्हणजे एक प्रकारे आपल्याला ह शिक्षण पण भेटुन जात.
हम्म, हम्, हम्.
वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ शिक्षण आपल्याला मिळते पण आपण शिक्षण म्हटल्यानंतर फ क्त शाळेतल्या गोष्टीचीच आठवण काढतो. ते चुकिचे आणि सर्रासपणे आपण- - तेवढंच फक्त डोक्यामध्ये बिंबवून ठेवतो.
हम्, हम, हम्, हम्.
म्हणजे कि तसं नकोय करायला तुम्ही दुसऱ्या कशाचं पण शिक्षण घेऊ शकता. आस कुठं कधी बघीतलं. ह् एवढ्या मोठ्या मोठ्या हो. कंपन्यांची नोंद देऊ शकता. मग आपण एखादं डीएससी चालू केलं तर मग त्याच्यातून काय होणार? आपल्याकडे फायदा ना ना आपण त्यांना देणार त्यांच्यातून आपल इन्कम मिळणार. बरोबर हे कीनी म्हणजेच थोडंक्यात काय झालं आपला इन्कम स म्हणजे आ- - एन एनची जी सोय आहे पैसा येण्याची सोय पण चांगली होते. आणि स्वतःच ज्ञानही वाढत. आपल्याला ही समजत. य जोपर्यंत आपल्याला ऑफिस नव्हतं तोपर्यंत आपल्याला समजत होते की आपल्याला आस - - पण लागणार आपल्याला पॉनकार्डेपण लागणार. आधाकार्डपण लागणार हाय. आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी पण मिणार आहे हे सगळं सांगत होतं का नाही आपण जेव्हा झालं आपल्याला काय लागलं कस्टमर कडून आपल्याला काय काय घ्यायचं आणि काय काय नाही घ्यायच हे शिक्षणाचा हा एक भाग ये.
हम्म, हम्म, हम्म. मग तेच ना ते पण महत्त्वाच झालं आता म्हणजे अ जस अन्न वच्रन निवारा आहे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे तस आता एक शिक्षण महत्वाचं झालेलं आहे.
ह
किती घे ना गरजेचंच आहे. आता गावाकडेच लोकांना लोक आलेच ना कोणीतरी नाही काध बँकेचं काम राहिलं. तर त्यांना किती फिरवतात ते लोक एक बँकेतले लोक नाही का? हे असं करा ते तसं करा ही ही पावती भरा ते फॉर्म भरा ते करा. त्या लोकांना त्याचं नॉलेज नसतं जास्त त्याच्यामुळे ना ते अ खूप वाजच चक्रवून जातात नाही का त्या ठिकाणी आणि सिटीतलेच लोक जर गेले बँकेत ते मोजून पाच दहा मिनिटात ते काम करून बाहेर येतात. म्हणजे काय होतं इकडे पण शिक्षणाचाच भाग येतो ना क शिकलेले असले तर मग त्यांना त्या गोष्टी कळाल्या असं पटपट की बाबा हे कसं करायचं काय नाही. हम्म हॅलो येतो आवाज हा तेच आता आमच्या गल्लीमध्ये म्हणजे आजूबाजूला दोन फॅमिली जाहायचे दोघी एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी दोघी फॅमिली मध्ये असं होतं. तर एकी एका साईडची जी मुलगी होती ना तिचं शिक्षण कमी झालं. म्हणजे शिकले तिला असं त्या आवडत ना त्या गोष्टीची मग ति शाळेत कॉलेज वगैरे केलं ते केलं. लवकर लग्न करून टाकलं. किती बारावीत अकरावीत असतनाच लग्न लावून दिलं घरच्यांनी कारण तीेनस न त्या गोष्टीमध्ये आणि जी बाजूची होती तिने डिप्लोमा वगैरे त्याचं पुढं शिक्षण काय केलं इंजिनिअरिंग का डिपलोमा काहीतरी केलं. स्वतः जॉब करायला लागली पुणाला गेली. तिथे स्वतः पैसे कमल्यानी स्वतःच्या पैशांनी स्वतः लग्न केलं तिने म्हणजे त्या शिक्षण हा तिने घर घरच्यांना सुद्धा हातभार लाव लाग क शिकून ते एक मग तिच गल्ली म्हणजे कस ते हे होऊन गेलं ना की बाबा शिकली स्वतःच्या पायावर उभी राहिलीच होतं लग्न लावलं. म्हणजे श शिकून हे पण काहीतरी आपण करू शकतो. मग ते दुसरीचं काय झालं ना न शिकल्यामुळे घरच्यांनी लवकर लग्न लावून दिलं. कि बाबा काही करत नाही किंवा शिकत नाही मग द्याला संसार करत बसणार किंवा त्या लग्नाला लवकर मगं हम् हम् म असं घरात पण बघ. पण शिक्षण हे ते पण मग घरातलं लोकांचा पण सपोर्ट पाहिज त्यासाठी
ते पमा पाठीिंबा असेल तररमानकडे
असं घरातल्या आणि जर. पैसा किंवा मग आता कुठली गोष्ट शिकण्यासाठी फ्री मध्ये तर कोणी शिकवणार नाही. मग काहीतरी पैसा लागणार किंवा त्यासाठी वेळ द्यायला लागणार मग त्या आपलं घर घरच्यांचा पाठिंबा असता तर शंभर टक्के आपण त्या गोष्ट करू शकतो.
हम्
हॅलो
चालेमच ना आपला व आम हो ऍक्च्युली ना एकमेकांना पणू शकतो काय?
हॅलो